हा हा येत येत तुमचा झाला का नाही चहा पाणी होय तेच कि त्या ताई बोलवाय लागलेल्या नव काय सगळे पेशंटचायत त्यांच्या आईला पण ऍडमिट केलय जरा बर नाही म्हणु कट टिफीन घेऊन जायाचेत त्यांची गडब बट जरा या मदत करायलाया म जरा भाजी निवडुन दिली, लसुन जरा निवडुन दिला आणि म्हंटल जाते आता काय करतासा मग व्हय माझी पण राहील्याता खाऊदे म्हंटल काय करणार मग त्यांच आता जास्त इंपोर्टन्ट आहे जायचा आमचा तर काय येवढा काय नाय म्हणुन तस काय न्हाय कर तय ऍडजेस्ट
हो होयना हो ना आता ते आपल्या मदतीला येतात म्हणल्यावर आपण पण जायला पाहीजे. हा तेच की मी म्हणलं काय मला काय वाटलं म्हणून मी आधी कॉल केला साधा मला वाट एकदाशी करून संपे कोन टाकायचा की काय म्हणुन मि म्हणजे मोजले आधी म्हजे चार आहे पाचवाय बहुतेक ते खा आय थिंग म्हणजे माझ कनफ्युजन जन व्हाय लागलय काय की मी बघणारे आणखी एकदा म्हणलं म्हंलट हा एक कॉल करून या वा होत नाहीये बहुतेक
होय मग आहे नाच करायचे एवढं का चार प्रश्न आहे नाही. पाचच करायचे मग
नाही नाही होय की पण ऍक्च्युली मला काय म्हणायचंय मग अशी एक म्हणजे एक आता ताईंना तसं झालं? मग म्हंटलं आता आहे का तुम्हाला एकदा ट्राय करायची कॉलची लिमिट आहे का तशी?
हा हा मग आता झाला असेल आता हा तुमचा आयथिंक पाचवा असेल
मग मला पण अजून एक कराव लागेल तुम्हाला -
हा हा हा तुमचे झाले असतील ना?
नाही नाही चार झालेत.
चार झाले का तुम?
होय होय चार झालेत मगाचा धरून चार झालेत.
अच्छा.. अच्छा असं काय हम्म हम्म मग तुमचा पण एक करून घेऊया म्हणजे पाच तर ऍटलिस्ट झाल मग होत असेल तर आपल्याला आता वेळ असाल तर करू एक
होय होय नाही करूया की एक एक कमप्लीट करूया म्हणजे माझे पण होतात.
हो ना त चार पाच केले तरी चालेल हो मग संपतील बाई म्हणजे त्यांनी लिमिट भरपूर ठेवली हो दहा मिनटं म्हणजे काय?
पाच मिनिट पाहिजे होत
चाळीस कॉल केले असते ना तीस च्या जागी आणि पाच-पाच मिनिटं केल्या असते तर थोडा एक अ हे होतं की पाच-पाच मिनिटं ऍक्च्युली सांपतात लगेच दहा मिनिटं म्हणजे? अ ओळख ना काय काय बोलणार तरी ना? अस किती वेळा ट्रिपच्या बद्दल बोलायचं किती वेळा कुठलं सांगायचं रेसिपी व
हा ह ह आणि टॉपिक पण पाहिजे मेन म्हणजे हा ह अस पण विषय तुमच्या इथं काय का कर्नाटक ना? कर्नाटकमध्ये काय हाय स्पेशल?
स्पेशल तिथला ते पॅलेस आहे बघायला तिथला म्हणजे तिथल्या अश जुन्या पुराण्या एक महाराजां तिथं पॅलेस आहे भरपूर मोठा तिथला स्पेशालिटी ये ती. बघायला पॅलेस हो येतोय की.
होय काय. नई नई बॅकग्राउंडचा?
अ थोडासा आता आला हवा सारखा. अस तर नाही काय वेगळा येत अस जास्त म्हणुन. हा हो थोडासा ह ह तेवढ चालतय की
कोल्हापूर एअरपोर्ट घरात पण दिसतय म्हणजे अगदी होय होय होय हा सगळे दिसतात विमान लँड होतेले. हम्म म्हणून म्हटल आज कधी जाईत नाही पण एवढं कस काय खालून चाललंय काय नाय म्हणुन म्हंटल मग पॅलेस वगैरे तर तुम्ही सगळ बघ - - रिकामा ऑडिओ
हो आमच सगळ झाल आता भरपूर वर्ष झाली लग्न होवून बघ घून झाल सगळं झालं अस खूप छान मंदिर वगैरे बघायला तिथं आहेत म्हणजे खूप अ आपल्या कस अ किल्ला वगैरे इथ कस स्पेशालिटी - - तशी तिथ मंदिर खूप प्रसिद्ध आहेत. मंदिर बघायला वगैरे देवस्थान खूप छान छान हेत कि
हं हं हं आम्ही काय नाही म्हणजे प्रॉपर अस कर्नाटकात कोण नाहियं. बॉंड्रीवर वगैरे आता माझी बहीण हाय पण त्यांच बॉनड्रीवर येतय अस. हा अर्ध महाराष्ट्रात पण शाळा वगैरे थोडाच शिकवतात. पण तीन महिने मराठीतच बोलतात. कन्नड वगैरे काय येत नाहीत. पण गाव कर्नाटकात येतय.
हा ते मोडतय तेच म्हणल ना. मराठी भाषेत आल्यासारखं क अं शिकायला मग कन्नड मुलं बोलतेत शिकवत तर मग बोलायला करणार नाही तिथं
नाही नाही बोलायला येत नाही आता त
तिला म्हणजे कन्नड समजेल काय तीला? हा तेच ना म्हणजे
हा पण बोलता येत नाही तिला एक दोन वगैरे तेवढ येते
हम्म तिकडे होते ना महाराष्ट्रात हा हो म्हणजे असं त्या माझ्या मुलाला पण सगळं म्हणजे मराठी नाही येत. मराठीचा विषयच नाहीये म्हणजे आपल्याकडे कस आता एक विषय मराठी ते तस नाही कन्नड आपल्या म्हणजे तिथं कन्नड विषय असत पण तो मराठी हिंदी इंग्लिश हा ते सगळं पण तो म्हणजे एक वेळ असत की नाही नाही असत की आपल्याला तुम्ही म्हणय तसं मरा विषय कन्नड तिथ महाराष्ट्रात बोलतात मराठी विषय कन्नड तिथं महाराष्ट्रात बोलतात मराठी बोलतात पण तस नाही माझ्या मुलाला सगळं प्रॉपर कन्नडच बोलायला लागते लिहायला पण लागत आणि बोलायला पण कन्नडच आणि सगळे आजूबाजूला पण कन्नडच
म मराठी
मराठी नाही कोण कोणीही नाही म
म्हणजे त्याला पण मराठी नाही बोलता येत.
त्याला येतं की बोलता आम्ही घरात मराठीच बोलतो ना बाहेर गेलो तर कन्नड म्हणजे आजूबाजूच्या शेजारी वगैरे असतात त्यांच्यावर कन्नड मध्ये बोलायचं पण घरात मराठीच ना आपली प्रॉपर भाषा आहेत तेच ना हा दोनी पण येत कन्नड पण येत आणि मराठी पण येतं
हम् नाही मग बरं आहे ना ऑलराऊंडर होतच म्हणजे मराठी हिंदी कन्नड म्हणजे बरं आहे आता इंग्लिश पण मला सगळ्या लँग्वेज आटोमॅटिक तयार होतात बेसिक तर का असं ना येतात.
हम्म आणि लहानपणापासून होय लहानपणापासून तिथंच आहे ना. त्याच्यामुळ सगळं प्रॉपर जमतं. तर मलाच पहिल्यांदा जमलं नाही थोडे दिवस असं हाल झाले माझे ते बोलताना म्हंजे काय बोलतात न आप पण काय बोलायच? बोलून बोलून म माझ कळायचं ब् मग झालं म्हणजे ते काय बोलत्यात आपणच नुसतं तोंडच बघत बसायचे की त्यांची काय बोलायचं ते कळत नाही ना त्यांनी काय बोलल्याल कळत नाही अन् मी काय बोलू शकत नाही त्यांना असं झालंय.
हंम् हं हं हं
त्याच्यामुळ थोडे दिवस माझे भरपूर हाल झालते मग परत थोड म्हणजे हां आता झालय की भरपूर वर्ष झालीय ना मला जाऊन तिकडे आठ नऊ वर्ष झाली मग आ
व्हय आमच्या पण शेजारी आहेत कन्नड बोलतात काय? आणि काय म्हणजे प्रॉप् पण् कर्नाटकातल्यच आहेत त्या आणि ती धाकटी सुन तर आहे ते त्यांची तिकडची कर्नाटक ची शिक्षण पण सगळं कर्नाटी इतक्या फास्ट बोलत्यात
हां काय बोलाय पहिल्यांदा काही खाण
पहिल्यांदा हा नाही हा नाही काहीच समजतच नाही त्यांची भाषा मग आम्ही दोघी जण हाय ना आता् गप त्यांच्या तोंडाकडे बघत बसतोय. म्हंटल तुमचं चालू राहू दे तुमचं बोलून झालाय की आम्हाला मराठीत ट्रान्स्लें
हांव करा हां
कारण आम्हांला म्हणजे काय रिएक्शनच कळत नाही. अहो नेमकं त्यांनी काय बोलायला लागलेत किंवा काय सांग एक शब्द पण काय
तेच की एकदम असं आणि पटपटपटपट बोलून जातो
त्या शिकल्या मराठी पण आता नऊ दहा वर्ष झालं त्यांच पण लग्न होऊन मग हळू हळू करून हा इकड राहायला आल्या पण घरात पण त्याच्या मराठी शक घरी घरची कन्नड बोलतात पण इतर कोणा सोबत बोलायचं असेल तर मराठीमध्ये बोलतात त्यांनी त्यामुळे त्या थोडंफार असं जेवला काय काय करा लागलाय असं बरं हाय काय असे थोडे थोडे त्यांना शब्द येतात हा कळतात त्या असं हो गते आम्हाला त्या बोलायला लागले की असे एकदम फॉरेन वगैरे आल्यात असं वाटतय
हो का काय हो तेच की एकदम ते सूर लावून वगैरे बोलतात ना असं पटपट म्हणजे आप आपण कस आता मराठी आपल्याला वाटतय तस पण आपली मराठी भाषा त्यांना तशी वाटत असेल. की असं पटपट बोलून जा तर तळ काय बोलत्यात ते कळत नाय पण आपण त्यांची भाषा आप आपल्याला असं वाटत की कन्नड काय बोलत्यात ते
तसच होतय सेम उलटं आम्हाला जस त्यांच्या बाबतीत वाटतय तस त्यांना हा आपल्या बाबतीत वाढतयं त्या म्हणत्यात आम्हाला कन्नड मध्ये सवय
तुम्ही मराठीत म्हणजे बोलत्याल कळतय हा आन्सर करायच् हा हो हो थोडे दिवस माझ्या सोबत तसचं झालं त्यांचं बोलल्याल कळत होतं म्हणजे वर दोन वर्ष तिथं राहीली आधी. मग मला काही कळतच नव्हतं. नुसते बघायची न म परत म्हणजे मुलगा शाळेला जायला लागला मग मुलगा सांगतो कधी कधी मग मुलग्याने जर हे केलं मग तो सांगायला लागले मिस्टर सांगायचे असं असं ह्याला असं म्हणायचं जेवला काय खाल्ला का मग परत हळू हळू मग बोल्याल कळायला लागलं मग परत बोलल्यानंतर बोल्याला कळायला लागलं मग आपल्याला शब्द कशाला काय म्हणायचं हे पण कळ
होय आम्हाला ते नुसतं उटा माडीती तेवढच ते तेवढच समजायचं वा मी सांगायचं नाही अजून इला-इला करायचं. का बी म्हणताव होय हेला काय म्हणत्यात सांगा म्हणून हा-हा-हा मी चेष्ट्येत असतो. आम्ही म्हणायचं तेवढे एकच शब्द आमी मला माहिती आहे तुमच्यातला म्हणून वन वंदू, यारडू तेवढ पाच पर्यंत सारख आम्हाला एक, दोन पण म्हणायचे. सांगायच्या अस म्हणा म्हणून मरूना हो आय दु शिकवायच्या.
तेच झालं माझ्या मावशीच्या आतलं
त्यामुळं त्यांनी ते नाही जमत.
हा नाही-नाही ते आपल्याला ना आप आपण तिथं कधी राहिलोय का कधी आता हे आपल्याला शेजार आहे म्हणून आपल्याला तेवढं तरी नाही तर ते वेगळंच वाटतं ना थोडी ती भाषा पण म्हणजे हा तेच की त्यांचं त्यांना वेगळं आपलं आपल्याला वेग हम्म असंच होय ना होय त्यांच म्हणजे त्यांना ते.